हा लागला म्हटलं. हो हो.
हा अरे ते हे माहितय काय, घरात वाय फाय च कनेक्शन आहे की नाही.
हा हा.
त्याच्यामुळे याची रेंज कमी जास्त होत राहते.
हा तेच तर. हा ना.
हा म्हणून तो फोन आधीचा कटला, तरी मग मी ते नऊ मिनिट झाले होते तर नंतर फोन काढला
हा हा म काही नाही होत न रे! आम्ही राणी ताई नी आम्ही की नाही मन्हजे जे लागतात. कॉल पण रात्रीच्या वेळी शेव झटझट म्हणजे पटपट, पटपट होतात खूप. ते हो साडेआठ, नऊच्या, नऊच्या फुड
असं म्हणत, पण मग मी पोहायच्या दिवशी रात्री फोन लावला होता की, साडे नऊ ला
हा.
तर पण नेटवर्कचा प्रॉब्लेम दाखवतच आहे. मोबाईल तो माझच दाखव हा, नाही एकसारखी माझच दाखवते.
हा काय नाही त्या काय करत र्रांती वरती त्यांच्या वर जातात माळीवर आणि तिथून ते मग पटपट लागतात. मस्त.
मी माळेवर झाली ना बोलाण्यासाठी होा मी माळेवर झा कारण रेंज चा प्रॉब्लेम येते.
हा हा.
हम् मग कसं शांततेत वर
होा काय, मग. बसं कसं स्वयंपकाला टेन्शन राहते. काल एकादशी होती की नाही, काल आमच्याकडे जास्त टेन्शन नव्हतं. काल मी पटापटा, पटापटा कॉल केले.
नाही बरोबर आहे. लवकर स्वयंपाक करत अस नाही ना.
हा, लई लवकर करून घेतो मग आम्ही स्वयंपाक म्हणत पा जे तर कॉल झाले की नाही की मग टेन्शन च नाही.
बरोबर आहे.
हो पाहाय लागतात, मग कोणी कोणी ऑनलाईन आहे काय, कोणी, आता तर ते कार्या ऍप वर पहिले मेसेज टाकत होते, आता ते टाकंण बंद झाले ना.
नाही पण सांगितले, ते मेसेज कोणतरी म्हटलं ना त्यांना, ते मेसेज नका टाकू
हा. नाही ते म्हणजे, कार्या ऍप वालेच आहेत ते कोणतरी. ग्रुप ऍडमिन आहेत. असे वाटते ते.
कोणी काही मेसेज टाकत राहते त्याच्यावर.
हा, फ्री आहे काय आहे? असं तस.
थोडी वेळ असते की कोणी असले तरी जा ऍप मध्ये जाऊन कोणी बोलत येईल ना ग्रुपमध्ये जाऊन.
नाहीतर काय तर.
मग असं वाटत, साधा फोन लावून दोन मिनिटं बोलून घ्या. नंबर काढा, ना बोला, असं. आताच तर मला असं वाटतं की कधी कधी हे पाच कॉल होतात, आणि कधी नाही. कारण की माहितीे काय, तुमचा फोन लावायच्या तवार मी दीड तास ताई समोर बोलली त्या. आता असं वाटत पटापटा हे झाले की, मग कसं रात्री केला जात.
हो. ना आपण एवढं बोलत नाही की नाही, ते. आपलं डोकं. हे दुखते बरं, असं दोन-तीन दिवस मग. म्हणजे एकदमच. एकदमच आपल्याला. हे कॉल लावा लागतात की नाही, तर डोकं दुखत म्हटलं.
हम.
म्हटलंय कॉल, हे लावणं
माझ्या काही डोकं नाही दुखत, हो पण काल मला या ना इतकं डोकं दुखे रात्री. हा पण ते असंही मग करावं लागते ना.
हा नाहीतर काय.
त्या मी नाही आहे घटामध्ये मी नाही आहे आई आहेत म्हणजे माझ्या ससूबाई आहे.
ह हा तर तुम्ही करत अस ना त्यांच्यावरच.
त्यांच्यावरच मी करते म्हणजे नाव त्यांच येत त्याच्यावर झाटला चितोड आहे म्हणून‌. हा नाव त्यांचे येत नंबर माझ या.
आता गटातल्या प्रत्येक बायानेच करा लागते हे.
हा प्रत्येक बायले करां असे तर त्या गटात आहेत की नाही. म्हणून तेर्ले करावं लागते.
हा आम्ही क.
ते मोबाईल मधले जमत नाही.
हा.
त्यांच्यावरच रुगमी करते.
आम्ही गट आता आम्हाला तर खूप कर्ज भेटलं आतापर्यंत पहिले तीस हजार. पहिले पंधरा हजार भेटल मग नंतर तीस भेटल मग नंतर. भेटल आता एक लाख वर भेटते एक लाख आहे का.
हो कांत रेव्या अजीन रात कावते व्याज कमी राहते की ग घटातल्या पैशाने.
कटररीला पैसे ब व्यास कमी रायचे पण मण भराय लागतात ना. खूप म्हणजे त्याच्यासाठी कमाई रोज याच्यासाठी रोज कमाईच पाहिजे. पोटात असलेले आ सांगणार. हा काही नाहीतर मग काहीत ना काही आपल्या घरी जोडधंदा पाहिजे.
हम्म हम्.
हम आता आमच्या तरी आम्ही घेत. तो अंधार तो आमच्याकरी बाजारचा धंदा आहे नव्हता.
कशाच?
बाजारचा धंदा करूनच आमच्या घरी हा भाजीपाल्याचा.
हा ओ काे.
हा.
हा हा.
जास्त घरगुतीच आहे आमचं जास्त मोठं नाहीे.
हा हा.
हाव काय चांगली इन्कम होतशी ना तरी पण त.
म्हणजे इथे येत हो ते लॉकडाऊनच्या वेळेस.
माझं आता लग्न झालं त बारा महिन्यात झाले. हा मला काही माहिती? ती नाही या्या नंबर मी सर्च काढला ते बोलली होती की नाही अगोदर.
हा हा.
ते शेजारची मुलगी आहे तिने ते तिने तुमचा तो डीपी बघितला.
हृ
मी तिला म्हटलं की हा नंबर लावूनतोय मग तिचं लक्ष द र किलोन म्हणे मीं कुठट की पाहिलेला आहे मते.
हा.
मर जस ओळखीची वाटून जाय मग तिन लावला तर.
ह आहे. आम्ही नंदाळ्याची वणार रानताईच्या गावाची जाणार. हम्म हा.
हा ना ह ना.
घराजवळच घर आहे त्यांच आमच्या.
हऊ काय त्यांचे किती जवळ भेटलं पण माहेर ते येईल.
हा ते आमचे म्हणजे दादा आहेत कि नाही मोठे दादा ते य की. त्याची आईली गुरु बहिणच मानला आहेनी.
हो का.
हा मी आता घरी सुनत दिली नाही ना
हा हा हां त्यांनी पण का मी तेच म्हटलं ना म्हटलं तही तुम्हाला कधीही वाटलं तुम्ही तुमच्या आईच्या घरी जाऊ शकता म्हटलं. जवळच आहे म्हटलं तुमच्या आईचं घर. त्यामध्येत काही नाही उलट जवळ असलं की आपण कमी जातो म्हण
कमी जातो हा तेच ना हा क मस्त
ना दूर असलं म्हणत की आपण कसं जास्त दिवसाची सुट्टी घेतो म्हणत.
हा नाहीत.
आणलं की हे राहते मला जायचं हे जवळ अस ना की मला रापरच स्टार्ट जऊते. आज नाही उद्या जाऊ.
तेच ना ते येत नेतो एवढं त जी जॉईंटच फॅमिली आहे ना ते येत ना म्हटलं एवढ्या
नाही त्या म्हणत येत ना मग जास्त जाणं होतच नाही म्हणत आपण म्हणतो असं पण जवळ असलं की वेगवेग जणं होत.
हाच. काय चालूय बाकी चहा पाणी झाला का हा बाळ बाळा तब्यता काय त्याची एक तले परत दिवशी ताप आली दोन तीन दिवस तापीचा भर राहते.
हम्म हम्.
हा.
आता तापीची साथ चालूच आहे नाओ ताई.
हा.
सर्वांना च ताप येऊ राहिला आता हम्म.
ो नाही काही नाही तो काही नाही करत एकपूरीे पण मग माहितीय काय तो चालते की नाही आतालोय त्याने हरी घटते तो खूप चालत राहते बहिनीराज इकडून डे तिकडून इकडे फळ्याचा वेव लागते नाही चालते एक परी फक्त पळत नाही जास्त असा.
हा हा आरामात चालत असंल.
हा आरामत चालते.
तरी पण आता आपल्यालाक्ष पडेन आपल्याला लक्ष द्यावच लागत. आणि तुम्ही काय म्हणता आता लेकरू झोपते जोपलेलं असले की आपले काम अटपून घ्या अ लेकरू उठलं त्या लेकराला पा
नाहीतर कायता आता म आता मी पहा आता ती दोन वाजता आम्ही जेवण केले. आणि तेव्हा. प त्याला म्हणजे त्याला चारलं वगैरे झोपून ठेवला तर तो बरोबर आता उठंलाय.
हम्म.
तेच ना पटकन उठतात ना लेकरही तीन तीन साडेतीन तीन रात्री घंटे झोपत ये नाहीत चांगले.
नाही ना हह
हं हंहं.
मोठे मोठे होते तशी झो कमी होते त्यांची हा हं
ते बा मला रात्री मी कॉलवर बोलत हो राणी ताई सोबत म्हणत तुम्ही हे काय अ एवढ्या दिवसाच्या फोनवर बोलू राहिलाय म्हटलं पैसे कमवू राहिलो अंम्ही.
हा ह.
म्हणात लोकं असे फोनवर बोलले असतील पैसे कमावले असतील म्हटलं तुम्हाला खोटं वाट राहिलं काय ते मला आलेलं नाहीत ना पैसे. याचे ती माग वेळेला टास्क केला
हम्म!
आणि त्याच्यावर अकाउंटच नाही टाकल.
हम् हम्!
ते तर पैसे आले नाहीत मला मागच्यावेळेला.
हाव काय?
हा!
नाही मला आलेले आहेता मले की नाय परत नाही हे असे खरं वाटत नाही याच पण ते कसं हे सगळे करतात तर करा.
हम्म!
अजूनबरही पण ते एवढं मोंठ सोडवलं पणं वाटत नाही ते पण ते इन्स्टॉलमेंट सारखे. पाचशे पाचशे रुपये करु करू आसेे आठ दिवसात दोन हजार रुपये आले. हा इन्स्टॉलमेंट ने आले, हम्!
हम्म येतात पैसे असं काही नाहीये. पैसे म्हणजे अकाउंटच टाकलं आहे ना तुमच तर येतातच पैसे.
हित अकाउंट ची डटेल काय?
हा अकाउंटचे डिटेल.
एकदम सुरुवातीला सुरुवातीलाच टाकले, तुम्ही कधी टाकले?
अरे मी माहितिया काय सगळ्यात पहिले जेव्हा टा चालू झालं की नाही हे
हम हम!
त्यावेळेस हा माझा या म्हणजे रेंजचा इश्यू था रेंजच माझ्या मोबाईले, मग माझ्या याच्यावर टास्क आले पण मी काही कंप्लीट नाही केले.
हो हो!
हम्म!
बोल ना, हा आता टाकली काय आता हे ऍप ओपन केली तेव्हा टाकली काय?
हा मग आता टाकली मी तर मग आता टास्क कम्प्लीट केल हा आता आता टाकलं मी.
हाव काय!
बँक डिटेल
हा हा!
हो का पैसे जमा होण्यासाठी? ते एकदम सुरुवातीला ओपन केल्या बरोबरच येते का ताई?
नाही ते ते टाकाच येत.
मि ते टाकले म्हणजे टाकले टाकले टाकले तर येतात ते. म्हणजे ते ना कंप्लीट झाली की टास्क कि त्यात त्याच्यावरच येते की टाका म्हणुन.
अच्छा समजा आपली हे तीस कॉल कंप्लीट झाल्यानंतर येते ते बँक डि टेल म्हणून.
हम्म!
हाव.
अकाउंट देते मग टाकल्या टाकता आला की नाही त्यावेळेच टाकायचं. तेव्हा हम्म! तोपर्यंत मग काही मागत नाहीत ते मागतात ना मग! आपलं बॅग डिटेल मार त्याच्यावर तेे डायरेट अस टाका हा काय झालं काय काय झाल काम च पण चाय बंद झाल काय
चहा पाणी झालंत तेवढा तर राहिली
हा
स्वयंपाक म्हणून म्हट आपलं लवकर बोन म जरा संध्याकाळी स्वयंपाक लवकर करावा
हा नाही ना आम असं काही नाही संध्याकाळी बी लागायचे.
नाही नाही संध्याकाळी होत नाही ना दहा वाजेपर्यंत बिरपूर रिकाम पण यांचं दुकान असते उनालेले याच कॉम्प्युटर च तर हे एवढ्या उशीरायायचं झाल्यानंतर जेव ते कितीवर जाते मग!
तसं जाव आमच्या घरी बाजारात आले की आम्हाला हे पाय असं सात साडे सात साडेसात वाजता तर येतात असते मग आल्यानंतररी चहा पाणी पाक हे चाल चालते लय वेळपर्यंत चालते आणि मामाच तर गरम गरमच पाहिजे सगळेच पाहिजे गरम
हम्म हम् मग आता एवढंच आहे तुम्ही म्हण आपण कंटिन्यू आता बघा स्वयपाक स्वयंपाक झाल्यानंतर स्वयंपाकाची भांडी नंतर झाजू करण मग सगजण जे वेळी बसतात मग ते भांडे
हा
आणि मग थोडा वेळ बसल तर काही हेच घेऊन बसाव वाटतं काय
हय
म मग म्हणून म्हटलं आता होते तर आता करून टाकाल थोडं लेट होईल त्याचं काय आहे हम्
हा हम् लेकरी सुसनिध्या हां बोला ना
त मी फोन ठेवते तुम्ही लावा
हा हा ठेवा ठेवा